हा बोला ना येतो का आवाज?
हा येतोय तुम्हाला येतोय का?
हो येतोय येतोय.
हा काय नाही बोलताय झालं जेवण?
नाही ना आत्ता चालू होती
अच्छा ओके
आताच घरी आलो आताच थोडंसं आवरलं वगैरे फ्रेश झालो. एक मित्र पण आहे ना त्याचे पण कॉल बाकी आहेत.
हा
त्याचा पण कॉल आला होता तो बोल दोन कॉल बोलून घे माझ्याशी
अच्छा ओके
हम्म हम्म
ओके अजून काय बोलत आहे?
का माझ व्यवस्थित
हा येतोय व्यवस्थित येतो आहे.
ओके ओके ओके
हम्म ते मघाशी आलता तायडीचा फोन विचारत होती काय करणारे जत्रेचं तिला म्हटलं आमचं काय फिक्स फिस्क नाही तिला म्हटलं तुझं काय ते बोलते आमचं पण काय फिक्स नाही. ते आजारी त्याच्यामुळं आणि मणीचे पेपर पण त्याच तीस तारखेलाच आहे ते चाचणी पेपर असतात ना
अच्छा
हा ते पण तीस तारखेलाच आहे. त्याला मग त्याच्यामुळ एवढं कन्फर्म नाहीये आइन टायमाला मला कळलं जायचं का नाही. असय. त्याच्यामुळं आता काय महित काय करते?
तीस तारखेला पेपर आहेतेत म्हणल्यावरती ऐकतोय ऐकतोय
हां हां
तीस तारखेला पेपर येत म्हटल्यावरती मुश्किल वाटतंय जायचं त्यांचं
हां त्याचा आणि दहावीला आहे ना तो
हम्म अच्छा मग तीस तारखेला पेपर संपल्यावरती एकतीसला येवू शकतात ते
तीस एकतीस तीस तारखेपासून सुरू होणार आहे.
अच्छा
हां तीस एकतीस एक असे तीन दिवस पेपर येत वाटतं. तीन दिवस दोन दिवस असं काहीतरी बोलत होती तर तो मणू बोला होता कि मला यायचंय आपण जाऊ अ पेपर काय नंतर देता येतात. नाही का ते कोणी एक्झामला नाही बसले किंवा त्यांचे पंधरा वीस दिवसानी परत पेपर घेतात.
हो
हां मग तो बोलतो तसं करूया पण जत्रेला जाऊया बोल
त्याच कारण आहे ना तिकडे याचं
हां तर त्याच्या आई बोलते आम्ही दोघू जातो तू नको येऊ तू थांब इकडं मनूपाशी तनुज पाशी त बोलतो नाही नाही मी पण येणार असं बोलतंय हां मग आता काय माहित काय करतात जातात का नाय कनफर्म नाही भाऊ नाय हॅलो!
हा बोल ना.
हां म्हटलं भाऊनी केलं असेल रिझर्वेशन?
केलं ना त्याने अतुलच्या याच्यावरूनच केलं अतुलनेच करून दिलं बुकिंग.
अच्छा त्याच कधीच आहे?
तीसच च आहे.
अच्छा तीसला मग रात्री बसणार असेल तो?
हां नाय पहाटे सकाळी आहे.
अच्छा सकाळचं आहे अच्छा मग बारा एक पर्यंत पोहचल.
नाय पाच वाजता पोहोचणार आहे ट्रेन संध्याकाळी.
अच्छा पाचला पोचणार?
कुर्डुवाडीला हो पॅसेंजर आहे वाटतं. तेच दुपारच काय माहिती ते दिवसाच्या ट्रेन जातात ना लास्ट टाईम पण
नाय रात्रीच्या ट्रेनने गेलते.
अच्छा!
नेहमी रात्रीच्याच ट्रेनने जातात सगळे अंबरनाथवाले.
हा बरोबर बरोबर हे पण मास्तल रविना वगैरे पण मागच्या वर्षी ते पण रात्र ट्रेनेच गेले होते.
हां! सगळ्यांची रात्रीचीच असते याने यावेेळेस दिवसाची केली वाटतं.
हम्म!
हम्म! बाकीचे काय कधी येणार आहेत का नाही कुकी बोलते बघू आम्ही नाही येणार बाई अशी मस्करीत बोलते आता काय माहीत. त्याच लग्नावरून तिचं झालं होत.
हम्म नाही तिला जात तिला घेऊन जाय जबरदस्ती.
हा!
तिला घेऊन जातील, हिचं काय माहिती नाही येते का नाय.
बागे
हा!
तिचं काय माहित बाय तिचं तिच्या मनावर हाय. तिचं मन झालं तर येईल तिचं नाही तर नाही आता वारीला जाऊन आली कि ती.
हम्म!
ते ऑफिस मधून तिच्या सेवेसाठी गेलते. स्टेटस बगितला असेल ना? हा म तिच्या नवराणे एकटिला तिकड तिच्या नवराने एकटिला तिकड स्टेटस ऑफिसवाल्यांसोबत पाठवलं म्हटल जत्रेला फॅमिली सोबत का नाही पाठवणार?
तिच्या नवऱ्यां नाही पाठवलं ती गेली ती थोडी परमिशन घेणार आहे मी जाऊ का वगैरे म्हणून मी जाणार ए.
हा ते तर हाय.
आणि त्याच्या ऑफिस मधलेच आहेत ना ते बाकीचे ज्यांनी लग्न जमवलं ते.
हा हा ते पण आहे बरोबर. म तेच तिकडं च गेले म्हणून काय बोलणार नाही तर इकडें कशाला बोलेल.
हम्म तो नाही याचा पण असं वाटतंय.
घेऊन आलं तर येईल तो त्याला नाही आला तर घेऊन कशाला येईल. त्याला काय सांगितलंच नसल काय प्रॉपर मग तो कशाला येईल. मग आता ते सगळं तिच्या ह्याच्यावर आहे. त्यासं मन ते आली तर त्याला घेऊन येईल नाही तर नाही येणार ती एकटी नाही यायची.
हम्म हम्म
हा एवढं माहितीय. मग आता बघू काय करते काय नाय.
बघू आपलं पण डिपेंड नाही कसं आहे बघू आता.
हम्म.
माझं कसं चाललंय आमचं जायचं
हम्म
कि मला पण आता मगाशी दुपारी बोलणं झाल होत जास्वंदिशी
हम्म
ते पंकजच्या लग्नावरून दुसरी पोरगी बघितली होती.
हम्म
ती दिवेवाली नाही बोलली त्याला
दिवावाली मला माहितच नाही त्याला कुठल्या बघितलं ना बघितलं आता मला काय मा देवावली कोणती
अच्छा एकदम वेगळी होती ग ती एकदम दि दिसायला म्हणजे एकदम असं वाट होतं की जास्वंदीपेक्षा थोड कमी वयाची असेल.
अरे बाप रे एवढी मोठी
आरे ऐवढी मोठी नाही हाय त्याच्याच वयाची त्याच्या वयापेक्षा एक वर्ष मोठी होती ती फक्त्त ती ब्याण्णवची होती पण कसं आता ह्याच होत नाही ना कुठं जमत नाहीये.
हा
त्यामुळे मग मला बोलले की तू त्याला फोर्स कर तुझा ऐकतो तो
हम्म
मम्मी त्याला पाठवलं बोलतोर काय पाठवलं ददा बोल तो मला तुम्ही मला काय पाठवलं मी बोलो काय नाही पाठवलं बोलो स्थळ पाठवलं बोलतो असं असतं काय बोलतो बोलतो तर मी कसं पाठवलं असं ना तरी मी ऍक्सेप्ट केलं असं पण तुम्ही हे काय पाठवलं बोलतो
हे काय होतय
सांगतो दाखवतो दाखवतो तुम्हाला स्थळ पाठवेल फोटो तुम्हाला तर त्यांना बोललो की त्याला बोललो की अरे एक काम कर बोललो ते फोटो मध्ये कळत नाही बोललो दुसरा फोटो मागतो बघू यात दुसरा फोटो हिला बोललो की दुसरा फोटो माग तर त्यात जरा तिचे केस मोठे होते तर बरी वाट होती आधी तिचे एकदम बॉपकट होते. म्हणजे अ आपली ही आहे ना पुण्यावली बायको ह्याची
अ हा पिऊ
आवाज आवाज येतो का?
हा येतोय ना
ओके मी नाव नाही घेत ती पुण्याची बायको होय ना ह्याची
हां
ती लागपट्टीने सुंदर दिसते त्याच्यापेक्षा अशी होती ती
अच्छा अच्छा अच्छा अच्छा
पण तरी तो शेवटी हो त्याला बोललो कारे बघ पहिले बघून तरी बोललो पहिले दिव्यामध्येच राहते बघून तरी ये जास्त शिक्षण पण नाही तिच त्यामुळे ऐकल सगळं तुमचं बोलणं वगैरे घर सांभाळेल ती चांगलं
हा
तर हे नि ह ओके बोला रेडी झाला बोलतो ठीक आहे दादा तुम्ही बोलता तर रेडी होतो मी आईला सांगत असं म्हणून मग बोल हां सांगतो मी आईला. म्हून सांगितलं की हा हा नाही नाही नाही त्याला अजून ना माहिती.
हात का माहित असत तर तो तयार नसत झाला.
हा
मग पुढं काय झालं.
त्याला मी पण सांगितलं असतं की अरे हे आईनं पाठवलंय पण तू हो बोल बघून तरी ये. पण ती तशी नव्हतीच ना तो मला माहितीय हा नाहीच म्हणणार. आईने पाठव तर अजूनच नाही म्हणणार. म्हण तरो आज मेसेज आला की अरे ते दिवेवाले नाही बोलले बोलतात.
अ्े ते स्वतून नाही बोलले.
हा
आरा म अपरे
न भेटताच.
ह कसं काय का होरं.
काय मी त्यांच्या अपेक्षा ल मोठ्या आहे.
अरे म हा काय बोलला याला सांगितलं.
आता हाच हाच तेहतीस वर्षाचा आहे.
हा
ती चौतीसशीची होती तिचं कसं काय होणार तरी नाही बोलत ते बघ हना. पोरीनाना ते आजकाल समजत नाही पोरी पोराणाना ते रील बघू त्यांना वाटतं भाई माझं पाठ म मार पाहिजे.
हो तेच ना.
हम्म एक वेळ सुंदर मुलीने त्रास दिला ना. सुंदर मुलीने किंवा सुंदर मुलाना. तर ते कमीत कमी थोडं एक्सेप्टरी होतं की ठीक आहे यार एवढे सुंदर तर आहे आपल्याकडे
हां
पण जे कशातच काही नाही त्यांनी त्रास दिला की मग लडोकं होतात तर मग ल माणूस खुूनशी होतो. की अरे काय हे केलं मी आधीच याचा उपकार केले तरी पण हे लोक मला असे करतात.
हूं हूं हूं
ह ह
तेच नाही आजकालच्या पोरींला काय झालंय काय नाहीत. हम्म ल अपेक्षा आहेत आणि अपेक्षा ज्यानी ठेवा ज्या त्या स् होत तशा त्या आहेत. ज्यांचं काय कशात नाही त्यांच्या अपेक्षा ल
हो ना दहावी नापास असतात कुठे जॉब नसतो आठ आठ वर्ष घरी असतो. त्यांना पाहिजे गव्हर्नमेंट जॉब एकदम घरी सेटल पाहिजे. चांगला पगार पाहिजे घर पाहिजे.